हा
बोल आता
गोला
फोण प उरलीेत काय
हम्म
कोण पाहत होती
हा मग काय करू आता त्याच सारखच दिसत
जप नकडू काय बोला काय समजवत नाही बोलता टामेंटी पाच पाच एयकाला
ना
हम्म हम्म हे जावायची भेंडी पोस खायला
अधूनही
येेना
हम्म हम
हम्म
ह
तुझ्या फोनवर मेसेज येत एक काय का
हम्म
तुझ्या फोनवर मी
काल काल
मेसेज एवरल का फोनवर तू जा हो
ते नाहीट चालू तजू त सकाळपसून चालल करल ना त्याला अर ते कुठ हो बाकी ह
आत्ता ला काय त्या
हो
हा
थोडाच टाइम झाला
गाडी लावल होती काय
का पण नाही गाडी लावल होती
हा अ का हम्म हम्
अस
कोणाल हुड्रंत्या
तिकड फोन येल मामाचा
ह का
हीरची मा
बई पावसा ना विलई लावलं बा लईच उरला नाही येड्यासारखं
को बबर ला
तिकडं पण चालूत का मामस् तिकडं हम्मम्
गड झाले का असौ राय ना हा
दोन मिनिटं झाली गं बाई मावशी आत्ता शिक्
अगं बाई!
हम
दादा दादा
का गं?
हो.
हम्म
म उद्या सुट्टी बी हे
जाऊ दे बाबा आता, मम्मी नाही का?
म मी एकट्या लेविंग काय
अस एक पाय फस आणि एक पाय काढायचा. कायची मजा येती आनु
हम्म
आताशी तीन मिनटं झाले.
अजून एकदा कॉल करणा आहे, अजू का हम्म
जेवणं झालो री इकडे मी तुझ मम्मीचा अकाउंट नंबर आणि ते चेंज करून देत तुला.
उ ओया करू आता
हम्म बरं
जेवणं करुला काय? हम्म
बाजरीची भाकर खाल्ली माहितीे कॉल चालूय बाबा दरशी नाही गो फीक्सच तर नाही ते सोमवारला कोच फक्त काटायला तुमचे फोन द्या लागलं तर, हा संपलं ना आत्ताच टाकलं रिचार्ज. हम्म.
ती बा पाकड द्या काढून धंदा.
अ लागले आणि ते लोकं आमचं तर कायच नाही थोडे पण थोडे नाही तेवढे पण
कोणाला बोलुन राहिला आहे का मामालाच का?
मामाला.
पिठलं आणि बाजरीची भाकर पण छान लागती.
हम्म -हम्म
त्या पा हम् की जा घेऊन कोणाला काहिज हो मामाला जा घेऊन जाणार गे
आपली पडत तर व
आमच्या पवार मॅडम य
अ कोणत्या पवार मॅडम हा- हा येत ना. येते ना.
ह का?
ी ब गेली. लावडो
आम्हीला शिकायला होत्या. त्या
याच मग भेटायला.
अ तेव्हा आले होते ना मी तेव्हा आम्ही याला गेलो होतो जत्रला देवाच्या दर्शनाला कुलस्वामिनी त्या
मग फोन करायचा ना
फोन करायला माझ्याकड नंबर होता पहिल्या फोन मध्ये जायल ते या फोनात नाही ना. दुसरा मॅडम कुंगे नाही दुसरा मॅडम जा
जय जवर करते का? विार हम- हम
या पोरी लय धिंगाणा घालु राहिल्या वेड्या सारख्या माया
जो पण त्याता
हा ना तेपार शंकरवा्या तिथुलता म्हणतो फोन द्या त्यांनलाआणला.
हो आता तिच एक पस्र टाकूने
मला जेवन‌ करायचंय बाबा
काय करायचाय
तिच्या नंतर आलेय का? आज सात झाले एक आठ नऊदा
लोक म्हणबले बघते.
बरत लांबणी खाली इथे वल त्या आहे ना बी दहा मिनटाच
हा ना पाच मिनटचेवाच फक्त
हा ना.
चटक ल पणेल का?
मग काय बाय एवढा टाईम म आपण का मारतो बोल
छोटू.
बुरई.
ऐश्वारा चप्पल माणसाला जेवाला. तोटूनन कहाच जेऊन घेतलंल हे.
आजून का एकदा कॉल कर
हाव ग. आता मी नंतर भांडे घासायची वेस करन ना. नाही तर तुला घेईग करा करून.
हं.
आंज
मिस कॉल केरनय ते तीस कॉल हे ना बाई.
झालं का? कसं धारलंस कुणी? कसं बेलावरे जायचं कसं तुमच किती झालंय?
माझे आता दहा झाले पाय.
आत्ताशी दहा?
वाल भेंडीपोळी खायला चाल.
फत ईवीएसच होत म्हणजे मॅथसचा. कप्युटर नऊ-नऊ सक तीस सेकंद झाले.
राहिले
यूडॉन लई छान स्टोर या टाकतो.
हा काटा किती काय?
हं म नाही.
नाही का?
दीदी ऊज्याड करना. काव
बरं तुमचे झाले दहा मिनिटं, ठेवू?
चालदा
हा ठेवते मग.
हम्म.